हॅलो
बला ना
हा बोला बोला.
बोला काय चालू आहे?
काही नाही बघा काम झालं आता झाडू
ह्याव का?
हम्म.
आमचे बाकीय आता अजून. हा हेच फोनाच काम लागलंय, तेच चालू आहे.
हम्म
नवीन हा का? नवीन आलं नशील ना अजून?
नवीन काय माहित मावला नाही मी, आलं काय बायांनो? बाकीचे हायती.
हा आलं म्हणता सांगा तुम्ही मी दोन दोन बायांनी कॉल केला ना?
हो काय? काय आलं कॉल आला की काय?
हा कॉलच, हा कॉलचच आहे.
नाही मला कॉलच आलं नाही ग अजून.
नाही काय कॉलच चालू त्याच्यात पंधरा. पंधरा कॉल करणार.
हाव काय, नाही आला नाही अजून कॉल तर.
नाही का? येईल म.
येईल ना माझं पेमेंट अजून आलं नाही पूर्ण.
नाही का?
हम्म. तुम्हाले आलं की सांगा मग आपण
हा हा सांगीन म्हणे आलं की.
आ.
काय
बाकी काही मुलगी केसवा विचारते आहे, ओढते आहे ते काही जास्त तो मोठी आहे ती दीड वर्षाचीच हाय. आणि नाही पडू दिले तर मग रडते.
हाव.
नाही तर मग, नाही तर म्हणते प्लकिंग करू दे म्हणते मग.
हां हां काय करत असता, पार्लर आहे का तुमचं?
नाही नाही.
मग.
नाही असाच तिच्यासाठीच धागा आणलाय तो.
आं हा.
हा मी गेली होती ना, तर ते पाहिलं ते मग घरी धागा घेत होती, ते कोणचा ईन लावत होतीत. मग त्याच्या तिच्यासाठी धागा आणला.
मग मग साधाच द्यायचा होत
आणला मग धागा म्हटलं मी बी प्रॅक्टिस करते. तिले दिते म्हंटलं.
हाऊ.
हा.
काय करत असता तुम्ही?
काय म्हटला? मी
चं काय काम.
मी काय नाही, मी ब्लाऊज शिवते. नाहीत मग नॉनव्हेजचे डबे करते. आणि हे मेसेज डबे हा मेसेज डबे करते तर त्याच्याकरता टाइमच नाही भेटत, वेळच नाही भेटत. त्यातनं मग कॉल करायसाठी म्हणून एवढा उशीर झाला, हा हो ना तसं म्हणजे कालच्या दिवशीच रूम चेंज केली.
हां हां.
हं ते
म्हणजे तुम्ही
. अको, सौंदाळ्याचे आहे मी. हा असंणारच हाय, याच काम आहे ना इकडे मग तिकडेच राहत.
काय काम करतात मग? आम्ही घर म्हणजे घरचेच. काम करते ब्लाउज शिव, हं हं.
या का.
दहा मिनिट होईपर्यंत काठू नका, पुढची हं. ह मग पार्सल हे घेत असाल तुम्ही, येत असताना आहे ना घरी. डबेसाठी घरी येतात.
नाही डबे, डबे आहे.
हाव ना नेऊन द्याव लागता.
असे डबे हाव, हा पाच सहा डबे
हो काय.
जे करते मी नाय मी दर्शित तीन चार लोकं लोकयचे होऊन जातं.
हाव. सोंदळ्याची माझ्यासोबत खूप जणी बोलले पारखेडचे, सोंदळ्याची. हम्म आहेत ना तुमच्या गावचे खूप जणी आहे आज मंगळा तुमचा कॉल यायच्या आधीच, मला कॉल आला होता. हंम.
हा मी अगोदर केला कॉल तर कसं तुमचा .
हा नाही ते एक जणी च्या म जवळ मला आला होता तिजा सकाळी मंग तुमचा आला. मला त्यांचं नाव नाही माहीत पण ते बोलताय. नंबर हा. आता एवढे जण आहेत पण नाव बी आठवून नाही राहित वारकडचे आहेत. तीन चार पाच सहा जनी अ सोंदळ्याचे . त्याच्या घरी कुरूड्या पापड करते ते शेवड्याची मशीन आहे पापड मशीन आहे त्याच्या घरी.
हा व का? जास्त स नाही झालं लग्नाला तीन वर्ष झाले. मी काही वाढतच नाही. अजून कोणाला?
हाव काय इंगळे गी काहीतरी आहे वाटतं ते काहीतरी आहे त्यांचा सरनेम मला बी माहती नाही.
आम्ही जादा तर राहिलीस नाही ना तिकडे सोंदळ्या म्हणून त्याच्यान आता
नाही का. हाव. ना. . करत जा ना मंग करता कॉल लागला की होेऊन जाता. नाही त्या बी उचलतील ना त्यांच्या पण राहिल्या. हाव आजचे दिवसच आहे म्हणतात पण एक-दोन, एक-दोन जणी लावला की होऊन जाते. खूप काहिले वाटते तुमचे हावू का?
हाव काय
परत, हा एका जणीच झालं. की परत लावते मग,
हां. हाव त्यांना बी लावते त्यांचे ही राहले ते टीचर आहे की नाही त्याच्या त्याच्या कॉल लागतो हम्म हम्म. बाकी आं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
काय म्हटलं? आवाज नाही येत रेंज वा कमी जास्त होते ना.
कमी जास्त होत असते ना त्याच्याकरता.
त्या कारणास आमचे पण असेच खाली गेले काही कॉल. ते आवाजही येत नव्हता. काहीच नाही त्याच्यानं. सर्व कॉल बी काही बाकीचे खाली गेले. कोणा लागत होती मग आपोआप कट्ट होत होते.
ह ह ह ह
तर मग, आम्ही लागा. आवाज नसलं चालूच.
हा मंग तर तेच ना नाही आवाज आला की चालूच ठेवून द्यायचं दहा मिनिट बस म.
हम्म त्याचं सरनेेम काय मग?
वात वाघ हा वाघ आहे आम्ही. चल तुम्ही
आ हा घे
हाव का गरगे.
एकच मुलगी आहे.
एकच
एकच मुल हाव ना.
हा माझी पण एक
हाव ना.
किती वर्षाची आहे?
मला मुलगा आहे मी तुम्हाला म्हटलं एकाच मुलगी आहे काय.
हा हा एकच मुलगी आहे. तुम्हाला एकच हाय का मुलगा एकच. हाव का किती वर्षचा आहे?
तो तिसरी ला जाते समजा आठ वर्षाचा आहे. तिसरीत आहे आता हम्म.
हा ते दीड वर्षाचीच हाय.
हाव ना लहान आहे मग.
हां.
ते करू देत नशील ना मग काही कामं.
नाई करू नी देत ना.
हाव ना तिला पाहनं अन कामं करनं.
हा मग तिच्या मनासारखं केला त मंग ठीक हाय मंग नाही तर
हा हम्म.
झोप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
इकडे आमच्या इकडे काही काम नाहीये.
कामं नी
काही काम करायचं म्हटलं कामं नाही आहेत .
हा हा शेतात जात असता का?
ते ब नाही शेतात नाही जात असते घरीच असते मी. एखंद काम पाव लागते आता काही ना काही पाहिजे.
हा नाहीत मंग शिवण क्लासेस करायचे.
हा तर ते पण आहे आता कोणी आणतील कोणी नाय आणणार .
हा ते बी चांगलं शिवलं तर मंग शिलाई कमी ठेवशीन ना. शिलाई कमी ठेवायची आणि चांगलं ब्लाऊज शिवून द्याच मग.
जे जुने हायत त्यांच्या जवळच देतात ना जास्त.
हा ते बी आहे हा असं अचानक
मी आदी पासनं .
ह्या आदीपासून ब्लाऊजचे गळे हे ते सर्व बरोबर शिवतात त्यांच्या जवळ पण हे
हा हा.
आमच्या घरा टेलर हाय त्यांच्या जवळ जास्त जाता.
हा ते ते त्यांच्या माप माहिती असते ना ते त्याले कसं करता मग ते परफेक्ट ब ब्लाउज शिवत असता ना
हा.
मग अस नवीन असलं आपण की मग घाललं कधी आपली ब्लाउज का
हां.
हा म्हणून त्याच्याकरता लवकर येता आणि ते
आमाले काम पाहिजे. आता काही ना काही काम तरी पाहिजे. कारण की काही भागत नाही चल घरचे अर इकडे बी काही कराय म्हटलं तर असं हम्म.
चांगलं तर मग फार चांगलं
हम्म. अं? हॅलो.
हॅलो.
हा बोला आवाजच नाही येत आहे.
नाही का इकडे रेंज कमी जास्त होते ना त्याच्याकडन आवाज नाही.
हा ना बोला. हेडफोन घातले ना तु कानात?
प्रॉब्लेम हाय.
हेडफोन घातलेले आहे काय? हॅलो. हेडफोन घातलेले आहे का तुम्ही कानात? हा आवाज नाही येत आहे ना. हॅलो. येतय का आता? हॅलो.
हॅलो.
हा येतय का म्हटलं आवाज?
हा येतेय मग आता झाले दहा मिनिट. ठेवू का मग?
हो ठेवा ठेवा.
हा.
ठीक आहे.